हॅलो! हो हो येतोय ताई.
हो, बोला ना.
आणि, काय चाललंय, बरं आहे का?
हो, बरं आहे. काय म्हणतो पाऊस पाणी तुमच्याकडे?
पाऊस ना आता सध्या शांत आहे, पण चालूच आहे भुरभुर. थोडी थोडी हम्म, तुमच्याकडे?
पण आता बघू. उद्या सांगितलंय परत पाऊस, रेड अलर्ट उद्या तर.
अच्छा! हां आमच्याकडे पण सांगितलय उद्या एकतीस तारीख आहे ना, आमच्याकडे पण सांगितलय.
हा हा, बघू मग पण सांगितलं होत रेड अलर्ट, पण मग काही सांगता येत नाही.
हा, मागच्या वेळेस सकाळी सांगितलं होतं ढगफुटी ढगफुटी, पण काही झालं नाही आम सगळीकडे, हम्म.
हे आहे पण पाणी पण बऱ्यापैकी तरी होऊन जातं, पण काय आता नको नको झालाय पाऊस.
कंटाळा येतो, अन कुठे जायची इच्छा होत नाही हो. असं चिकचिक, खूप पाऊस पडून गेला आणि मग शांत झाला नक्की काही वाटत नाही. पण मग तो सारख ब भरबुर बुर म्हणत कधींटय तो-
ते काय. हा हो हो आणि ते धड बाहेर पण जाऊ देत नाही घरातले पण काम हे करू देत नाही. फक्त तेवढंच पावसाकडे बघत असायचं खायचं आणि- खायच आणि पावसाकडे बघायचं. ती कोविड
चहा वगैरे.
का म्हनताय आणि.
चहा वगैरे झाला का म्हंटल.
कोविड मध्ये जसे दिवस चालू आहे, तसे चालू आहे आता हे पावसाचे. फक्त खायचं वेगळं, वेगळं बनवून आणि झोपायचं.
तुम्ही घरी असतात की काही जॉब वगैरे करता?
अं करत होती पहिले आता नाही करत आता सध्या घरी. हो.
हम्म मी जाते, जाते जॉबला पार्ट टाइम एका ठिकाणी
हा हा हा हा. चांगलं आहे ना, उलट घरात बसण्यापेक्षा काहीतरी पाहिजे पण.
हो बाकी काय चाललं?
काही नाही बा बाकी व्यवस्थित
स्वयंपाक
स्वयंपाक हो करायचं ना, आमच्याकडे लेट जेवण करतातना आठ साडेआठ ला. त्याच्यामुळे काय पटकन होऊन जात आमच्याकडे हो हा.
आमच्याकडे लवकर आम्ही साठेआठ पर्यंत करतो आता पप्पा चाललेत ना कामाला त्याच्यामुळे मग त्यांची नाईट शिफ्ट सद्या लवकर सांग बाबा सध्या
हो आमच्याकडे पण तसच आहे माझ्या मिस्टरांची नाईट शिफ्ट असते. पण मग एवढ्या सगळं लगेच नाही करून देत, त्यांच्या पुरताच टिफिन असतो बाकीचं मग नंतर बघता येत. एवढं लवकर करून काय, कारण ते चार वाजताच जाता ना.
भरपूर लवकर.
भरपूर लवकर जातात त्याच्यामुळे. मग त्यांच्यापुरतं करून द्यायचं नंतर बघायचं मग आपल आपल. थोडंफार काही केलं तरी होऊन जात.
चार, चार वाजता म बारिला येतात.
नाही स पहाटे चार ला.
पहाट चारला.
हो म्हणजे ऍक्च्युली त्यांची कॅब आहे त्यांना घ्यायला याला कंपनीची. हा पण मग एक तास आधी निघावं लागत ना.
हो बरोबर आहे.
हा. मग साडे सहा पर्यंत जात ते साडे सहा पर्यंत पोहोचले का मग पहाटे साडेचारला येता.
हम् हम्.
ह् कंटिन्यू नाईट शिफ्ट आहे ना त्यांची त्याच्यामुळे.
बापरे कंटिन्यू आहे.
हो कंटिन्यू असते त्यांची नाईट शिफ्ट. हम्म दिवस असाच चालत जातो. ना मग पूर्ण एक तरर पूर्ण, मॉर् दिवस पण भेटत नाही, आणि नाईट पण भेटत नाही, असं एक तर म कॉन्स्टंट हम्.
चांगलय करमता का पण तुम्हाला मग?
उलट वाटत.
म्हटलं का कोणी राहता ना म्हणून
ह, ते आहे.
काही ना काही चालूच असतं, हे कर ते कर घेऊन गेलं का? ताण नाही देत आपण काही करून घेतो आपलं.
हम्म ते आहे
बाकी, वगैरे आहे का तुमची
नाही नाही तिथे, बाहेर आहे, बघा काय म्हंटले?
शेती वगैरे आहे का बोस
अ नाही शेती वगैरे नाही आमच्याकडे नाही. तर
आमच्या आहे कारण म्हंटलं
हम्म, नाही आमच्याकडे नाही म्हणजे, पहिल्यापासूनच नाहीये. कधी प्रश्नच नाही आला आणि शेतीचा नाही, का असं त्याचमुळे कधी वाटे सिटीत पहिल्यापासून राहतल आलो त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही त्या गोष्टीचं.
हा, हा, हा.
पाहिजे असते, शेती पण नाही आहे.
हम्म नाही पण मग चांगलं, असत ना म्हणजे पीक वगैरे कसं घेतलं जात असं. आता आम्ही सध्या डाळींब लावलेली आहे बघू. डाळिंबाच चालूय काढणं हम्म.
मला ऍक्च्युली शेतीच एवढं काही नॉलेज नाही.
आम्हाला पण नाहीे आहे.
अच्छा क, हा करायला दिली का तुम्ही मग.
हो
अच्छा म्हणजे, वर्षाच काय असेल, ते ठरवून दिलेय ब
हा, हा, आणि आमचेच रिलेटिव्ह करतात. ते त्याच्यामुळे ते क साई च बघून घेता पण बरं आहे, तेवढं साईड बाय पाहिजे. समज आपल्याला पण हंम
आमचा कधी प्रश्नच नाही पडला, त्याच्यामुळे काही एवढं नॉलेज त्याच्याबद्दल. म्हणजे थोडा फार नाही का आतातात माझं लग्न झाल्यानंतर. थोडं शेतीबद्दल कळायला लागल, आधी काही नव्ह नव्हते.
नाही नाही आम्हाला तर अजून काहीच नाही माहितीे, फक्त डाळींब वगैरे चालत आता अस डाळींब काय म्हणतात. त्याला कांदे वगैरे ते बर राह
हा मग तुम्हाला घरातनच
हो, कांदे, बाजरी, गहू थोडस भेटून जात हो मग कारण आता गहूच किती महाग झालाय तुमचा चौतीस पस्ती तीस नाही तर गहु चालत नाय
हम् ह
हम् आम्ही ते निफाड कडनं घेतला होता ह्या वेळेस तो आम्हाला किती अठवीसशे पडला होता.
अच्छा
हा लागूनच जातात काही ना काही आता महागाई किती होत चालली अजून.
हम्! मला येतात कांदे, लसूण आहे ना माझ्या सासूचे बहिणी आहेत ना त्या देत असतात. त्यांची शेती आहे ना मग त्या देता देतात आम्हाला गेले की माझे सासू मग घेऊन येत असते. कांदे, लसूण, डाळी, साळी फक्त एवढंच की घरी येऊन बग नाही का त्यात. बरड बरडणे काय म्हणतात त्याला भरडण वगैरे ते करायचं.
हा हा हा.
तश्या करतात मग त्या.
ह पण पाहिजे कसं थोडंफार राहतं. घरातलं उत्पन्न तेवढंच.
होय.
फायनान्शियल जरी म्हटलं तरी कांदे आपल्याला भरपूर महागच भेटता.
हो. नाहीत मग आम्हाला वर्षभर कांदे घ्यायची गरजच नाही पडत अहो.
नाही अजून तरी जसं माझं लग्न झालं मला म्हणजे आठवत नाही आधीपासून आईन ते घेतच ना. तर कधी कांदा विकत आणलेलं माहिती होत अस गेला तर भेटतंय ना थोडंफार. हम्. गहू, बाजरी चालू राहत.
हं. माझी सासू मग कुरड्या करून देते. त्यांना त्याच्या बदली नाही का कांद्या आणले का मगं आता. त्याच्या बदलीला बदली व असं त्यांना करतने कुरड्या करून देतात. वर्षभराच्या त्यांच्या कुरड्या कुरड्यांच्या ऑर्डर वगैरे पण घेतात त्या.
घेतात का?
हो कुरड्यांचा ऑर्डर वगैरे पण घेतात. हा काहीतरी आजी सासू वगैरे पण हे ना
हा हा हा.
हम्. मग त्या हेल्प करू लागतात होऊन जातं मग.
कुरड्या करायला सोपं असतं. पण ना नागलीच्या पापडलाच जास्त जिवावर येतं.
हा उडदाचे तर त्याच्यापेक्षा जास्त
नाही आम्ही ते मशीनवर करून आणतो. त्याच्यामध्ये त्याच नाही काही एवढं हे वाटत. पण ना म्हणजे कुरुड्याना मॉर्निंगला टाकून दिल्या ना तर ते दिवसभर राहता. आणि त्याच एवढं पानसटपणा पण नाही. पण तसं नाल्याच्या पापडचा ना खूप हे.
हा. हम्म ते तांदळाचे, नागलीचे हम पण ते करावंच लागत वर्षासाठी.
आम्हाला तर आता आम्ही मागच्या वर्षी केले होते एकोणावीस किलोचे. आता ह्या वर्षी कमीच केली ह्या वर्षी पाचच किलोची केली.
बापरे, एकोणावीस किलो केले एवढे.
जॉईंट फॅमिली ना त्याच्यामुळे लागूनच जातात. हा आठ जण आहे ना मगं तेवढे लागतच.
हो. आमची माझी पण जॉईंट फॅमिलीच आहे. आम्ही पण बारा, तेरा जनी घरामध्ये आजी सासू, सासू, सासरे, जाव
ह आ. मग त्याच्या मग असं मुलांच आणि खायचं म्हणजे मुलं सून घर असलं ना पोरांच तर लागूनच जातं तेवढ. थोड खायच वय राहतना आपण मग दुसऱ्याकड हे करणे पेक्षा आपलं तसं त्याचं पाहिजे. पण, ते कंटाळा येतो करायला, खायला नही काय वाटत.
हो ना.
तेच ना, आम्ही कुरडया करतो, दहा एक किलोच्या. होऊन जातात, दोन दिवस केले, तर.
आमच्या तुम्हाला सांगते मी, कंटिन्यू, कारण कि त्या ऑर्डर पण घेतात, आणि मग आम्ही क् वर्षभराचे आम्हाला, कांदे वगैरे देतात. त्या म, त्याच्या म त्यांना, त्याच्या बदलीवर, करून देतो. कंटिन्यू जस उन्हाळा लागला का, त्या सुरूच होऊन जातो, कुरडाय़ांचा डारेक्ट, का म्हणजे नही का? कंटाळा येतो, आम्हाला डायरेक्टली.
सगळंच ये, कुरडया वेफर्स आमच्या घरात, कसं वेफर्स जास्त खाता ना, मं आम्ही रा त्रीचे टाकतो पण वेफर्स, त्याच्यामुळ काही वाटत नही. हो जेवण वगैरे झालं ना, बॉईल वगैरे करून ठेवायचे, अन् रात्री टाकून ते एकदम मस्त होता.
हो.
हं. आता मी मला, म्हणजे मी, माझं जसं लग्न झालं, तस रात्रीचच व्यवस्थित ते जेवण होईपर्यंत, ते बॉईल होऊन जाता, जेवण झालं का ले का, बसल्या- बसल्या सगळ्यांनी, मिळून टाकायचे.
अरे वा!
कारण, पहिले जॉब मुळे पण, नही जमायचं ना, दिवसभर काम मग मला संडेच, भेटायचा फक्त. त्याच्यामुळ
चहा वगैरे, झाला का तुमचा?
हो बाई, आमच्याकडे झाला, आमचा पाच वाजताच, होऊन जातो. हम्म, पाचला झाला का, मंग हं हं.
ऑफिस वरन आली, थोडा वेळ बसली, एक-दोन कॉल केले.
हम्म हम्म हम्म्म.
मम्मीनी चहा दिला. मी आता सध्या मम्मीकडेच ये, माझं बाळ लहान ये ना, बाळातंपणासाठी आली ये. हम्म, म आता जाईल पुढच्या महिन्यात वगैरे, चार महिन्याच झालं कंप्लीट. पुढच्या महिन्यात म्हटले, बघू म्हणे.
बघू, हां मग थोडफार पाहिजे ना. ठीक ये चालेल, हाच कॉल कंटन्यू करायचां, का आपण? तुम्ही करा मला, हां.